हा येतोय आवाज
हा हा आवाज येतंय काय
हा येतोय-येतोय बोला.
हा जेवण तेन झालं का नाही? हॅलो
हॅलो.
हा जेवण तेन झालं का नाही, म्हंटलं तुमचं ताई? आवाज कट होतंय बघा तुमचं. हॅलो आवाज कट होतंय.
हा हा बोला तुम्ही, मला ऐकू येतंय.
हा, जेवण तेन झालं का नाही म्हंटलं? हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज का कट होतंय ओ तुमचं?
हो रेंज प्रॉब्लेम आहे ओ.
आ-हा-हा-हा पाऊस तेन, तुमच्याकडं?
हो भरपूर आहे.
होय काय हम्म् हम्म् जेवण तुमचं, आवरलं घरातलं?
हो-हो.
मग कुठं काय? पावसाळ्यात कुठं? ट्रिप तेन काय काढला नाही काय?
हो जाऊन आलो ना
हा हा कुठं गेलेला तुम्ही
हे इथंच खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये
हा हा हां हां अ हा आणि कुठं काय काय केलासा छान आहे तिथं बघण्यासारखाय
हो खूप छान आहे
हा हा हा हा हा
हम्म
कसं फॅमिली गेलता का मैत्रिणी मत मैत्रिणी गेलेला
हा फॅमिली फॅमिली
हा हा हा हा
हम्म्.
हम्म् चालेल. मग आमच्या इकड पण आज जरा थोडं थोडं पाऊस चालूय आता मधी दोन दिवस बंद झालेलं हम्म मग इकड तुम्ही कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरला तेन आलेला क नाही कधी
हो आलेली ना खूप छान आहे तिकडचं वातावरण
ह हम हॅलो तुमच कोकण भाग येतय काय
नाही
हा हम्म हम्म हम्म हम्म मला वाटलं तुम्ही कोकण मध्ये हाय कोणाश ठाऊक
नाही नाही कोकणमध्ये नाही
हम्म हम् हम् हम्
चालेल मग बाकी मुलं तेन शाळेला जातात तुमची
ह त्याला बोलूया